हॅलो हॅलो हॅलो हॅलो ताई हॅलो हॅलो आवाज येतोय माझा
हो हो येतोय येतोय
हा मला पण तुमचा आवाज येतोय नमस्
हो नमस्कार मॅडम ह कशा आहात? तुम्ही?
मी ठीक आहे. तुम्ही कसे आहात?
हो मी पण बरी आहेत. काय चाललंय अजून?
आता आपण आहे ना पर्यावरण ह्या विषयाबद्दल बोलल तर चालेल?
हो चालेल ना नक्की नक्की नक्की चालेल त्या पर्या हा
पर्यावरण हा एक खूपच आपल्या जीवनातला एक अविभाज्य अंग आहे.
हो ना आता जरुरी झालंय.
हो आणि कसं ते पर्यावरण ना आपलं सतत बदलत राहत! आणि आता तर ते जरा जास्त च बदलतय. असं जाणवतय म्हणजे, हा पूर्वी कसं होत
हा दैनंदिन आपलं जीवनच त्याच्यावर आधारित झालं आहेत.
बरोबर बरोबर हा पूर्वी कसा होत? कि अगदी उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे जे ऋतू होते ना हे बरोबर अगदी चार चार महिन्या चे त्यांनी बरोबर यांचे, जून महिना चालू झाला की लगेच पावसाळा सुरू व्हायला पाहिजे. हाय का नाही आणि साधारण नोव्हेंबर मध्ये आपला हिवाळा चालू होऊन जायचा. तसंच आपलं उन्हाळा आहे उन्हाळा तो बरोबर मार्च पासून सुरू होऊन जायचा असं अगदी ठरलेलं होत. अगदी जसं काही ठरल्याप्रमाणे, कारण तेव्हा अ झाड वगैरे भरपूर होती. आणि एवढा गाड्या पण नव्हत्या प्रदूषण खूप कमी होतं! त्यामुळे काय व्हायचं की हे पर्यावरण जे आहे ते अग छान असायच म्हणजे ऑक्सिजन भरपूर असायच. कार्बनडाय ऑक्साईड च प्रमाण कमी होतं. अस सगळं त्यामुळे कस माणसांचे अशा आरोग गे वगैरे पण खूपच चांगले राहायचे माणसं कमी आजारी पडायचे.
हो नाही म्हणजे हो अ लाखात एखाद आपल्याला. म्हणजे असं ऐकायला मिळायचं. कि हा याला असं झालंय. किंवा फु्ुफुसाचे आज जाय दमॅ चे आजार हे आता खूप प्रमाण वाढय त्याच्यामध्ये. तेच ना आणि. निअ त निअ नेसर्ग म्हणजे आता आपण त्याच्या हातातल्या बाहुल्या झालेल्या असं वाट तर तो त्याच्यावर सगळं काही हे झालंय आपल्या आरोग्याशी सगळ. त सगळ्या गोष्टी बदलल्यात ना, वेळ जसा जातोय तस ना, आणि तुम्ही ते बरोबर बोले. मडम की हे पर्यावरणामुळे जे रोजच आपलं दैनंदिन याच्यामध्ये झाडांची तोड वगैरे हे ते झालंय त्याच्यामुळे सगळं सगळं म्हणजे पृथ्वीचच कायापालट झालाय अस.
हो हो हो ना हो ना हो ना, कसं ते झाडांमुळे कस असायच की एक तर अ म्हणजे सावली पण पडायची. सगळीकडे त्याच्यामुळे म्हणजे उन्हाच सुद्धा आपल्याला काही फार असं जाणवायचं नाही ऊनच. त्रास व्हायचा नाही जास्त कुणाला अ अप पक्षांना पण घरटी बांध त्या त्या झाडांवर त्याच्या मुळो म्हणजे पक्षांच सुध्दा जाते अगदी भरपूर पाहायला मिळायच्या आधी नाही का हो आत त म्हणजे चिमन्या कवळे सुद्धा खुप
ते नाहीच हे हो नाहीच हे म्हणजे नाही हो बऱ्याच ठिकाणी टॉ बघायला गेलं तर काहीच नाही. तस ते झाडांची पण म्हणजे मुळ अ का पाणी नद्यांना पाणी कमी झालंय तर आता म्हणजे जमिनीखाली पाण्याचं प्रमाण सुद्धा आपलं क मी होत
कमी होत चाललय हो ना आणि अ हा झाडांमुळे ऑक्सिजनच पण प्रमाण खूप जास्त असायचं कारण ते झाडांच कसं असतं अ दिवसाात ऑक्सिजन सोडतात जे आपल्याला गरज असते आणि ऑक्सिजन घेतात त्यामुळे म्हणतात ना रात्री झाडां घरी जो पु नाहीय वगैरे असं असतं त्यांच पण तुळशी तुळशी असं आहेच दिव पण ऑक्सिजन सोड
हो तेच ना आपण मग त्याच्यासाठी का आपल्या आपल्या घराच्या आहेत आपण कत कमी आप तेव तरी आपण करू शकतो तो की ज आयुर्वेदिक असे झाड आपण लावू शकतो आपल्या ह्याच्यामध्ये ठेवू शकतो जे उपयोगी आहेत आपल्या आरोग्याला पण आणि घरामध्ये ण असं वातावरण थोडं कस छान वाटतं ते असलं म्हणजे झाडं लावली म्हणजे
हो नाही आजूबाजूला ना थोडस बगीचा आपण फुलवलाच पाहिजे म्हणजे भले आपण छोट्याश्या घरात जरी राहत असलो ना तरी आता छोट्या छोट्या कुंड्या पण मिळतात त्या कुंडांमध्ये थोड फार लावले जा झाड काही शोभे लावा किंवा थोडस
नंतर आपलं तूळ अस आहे
झाडं लावा
आलं, गवती चहा आहे हे कसे आपल्या आरोग्यासाठी पण चांगलं आहे आणि घरात पण असं म्हणजे अ काय बोलत मच्छर वगैरे हेंच काय पावसाळ्यात खूप असतात त्याच खूप प्रमाण येतं त्याच्यामुळे हाे, बाकी
कसं वातावरण पण असं छान राहतं एक ऑक्सिजन पण मिळतो. त आपल्याला नाही का, आणि ह प्रसन्न वाटत एकदम झाडांकडे पाहील्यावर पाहील्यावर पण त्याच्यामुळे ना प्रत्येकाने ना कमीत कमी आपल्या वाढदिवसाच्या दिवशी तरी
एक झाड द्याव हो हो लावली पाहिजे, हां आणि आता वाढदिवसाला आपण इतर काय देतो त्यापेकी झाड जरी दिलं फुलाच रोपट जरी दिलं तरी खूप आहे आणि बघा ना आता उन्हाळ्यात आता आंब्याच म आहे. तर आपण ती एक त्याची कोय असते ती साठवून ठेवायची. आणि अशा उज्या ठिकाणी आपण ती टाकली तरी पावसाळ्यात एक झाड नक्कीच त्याच्यात एखाद तरी फुलणार.
हो हो नक्कीच नक्कीच तसच हे असत आपलं अ जांभळ असत.
जा हो बिया बिया सांभाळून ठेवायच्या टाकायची ते कुठे खूप हे आपण करू शकतो ना, ह्या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो, जे आपल्या हातात आहे, निसर्ग तर त्याच्या पद्धतीने करतोच पण आपण सुद्धा प्रयत्न थोडा आपला हातभार लागतो. त्याच्या मध्ये मग.
नक्कीच नक्कीच नक्कीच अशा बीया आपण मोकळी जागा जी अस तेल समजा कुठे फिरायला वगैरे गेलो त्या मोकळ्या जागेच्या इथे असं आपण टाकलं थोड फार जिथे पाणी असेल किंवा पावसाळ्या पावसाळ्याच्या दिवसात खास करून म्हणजे कस आपोआपच पाणी मिळतं. निसर्ग आपोआप त्यांना वाढवायच काम करतो, जोसायचं काम करत, आईसारख एखाद्या ह आणि मग ते जरी आले दोन चार झाड जरी आले तरी पण आपलं तेवढंच पर्यावरणाचं रक्षण होत.
आणि पक्ष्यांना पण त्यांच राहायची सोय होऊन जाते ना तशी. त्यांना ते जाणार कुठे एवढेच झाडं कापली गेली बिल्डिंग बनल्या तर
हो ना आणि त्याच्यामुळे काय झालेलं आहे आता सध्या त्या खूप झाडं कापली गेली खूप बिल्डिंग झाल्या. त्यामुळे काय झालंय हे सगळं अ म्हणजे जे पावसाळा, उन्हाळा, हिवाळा हे जे ऋतू आहे अ वेळेवेेळेवर यायचे ना, यांचं चक्रच बदलून गेलं म्हणजे उन्हा कधी, कधी, खूप दिवस असो
हो उन्हाळ्यात पाऊस असतो. कि हो उन्हाळ्यात पाऊस असतो. किंवा काय अचानक म्हणजे वातावरणामध्ये बदल होऊन जातो. आणि कस झालं जंगल, तोडीमुळे जंगल कमी झाल्यामुळे ना शहरामध्ये किंवा गावामध्ये. हे जे हिंस्र पशू वगैरे ते स सर्रास पणे म्हणजे हे करतात. येतात त्याच्यामुळे आपले त्यांना काय करणार त्यांना खायला नाही. किंवा राहायला काही नाही तर ते बरोबर येणारच ना. ते ते तरी
हो ना पण मग कस माणसांच्या पण जीवाला धोका उद्भवतो त्यामुळे अस म्हणजे हे सगळं ते झाड झाडांची कत्तल केली ना. माणसांनी त्याच्याच मुळे झालेलंय हे हम्म
निसर्ग चक्रच ते त्याच त्याच काम बरोबर करतो. पण मध्ये त्याचा हस्तक्षेप केला, की मग ते सगळं म येऊन जातं.
हा बरोबर बरोबर हा हा तर त्याच्यामुळे कस की हे पर्यावरणच संरक्षण करण ही आपले माणसांचीच जबाबदारी आहे आणि प्रत्येकाने ती जबाबदारी
पार पाडली पाहिजे आपली स् स्वतःहून, स्वतः तरी त्यांनी स्वतःहून प्रयत्न केला पाहिजे. दुसऱ्यांना सांगा आणि कसं? ठिकठिकाणी पाण्याच म्हणजे हे आपले कुत्रे, वगैरे काय असत गाई रस्त्यावर अशी म्हणजे एवढ्या वाहतुकीच्या ह्याच्यामध्ये सुद्धा गाई बसलेलं असतं. ते जरा थोड त्यांच्यासाठी पण असं काहीतरी केलं पाहिजे. जे मोकट अशे कुत्रे हे फिर म्हणजे त्यांच पण रक्षण होईल त्यांना पण होईल आणि आपलं पण व्यवस्थित सुरळीत चालेल सगळ्या गोष्टी
हो बरोबर बरोबर बरोबर हो हो नाही नाही मुख्य प्राण्यांसाठी पण पाण्याची व्यवस्था करायला पाहिजे ह त्यांच गवत वगैरे हे ते सगळं मिळेल असं करायला पाहिजे तसच आपले हे पक्षी अस चिमणी, कावळा छोटी वाटी ठेवली पाण्याची भरलेली एका वाटीत थोडे दाणे ठेवलेत तेवढंच ते बिचारे अ त्यांना आणखीन जास्त जीवदान मिळेल ना नाही तर मग उन्हाळ्याच्या दिवसात तर हा खूप हाल होता ना
हो प्रजाती म्हणजे हळूहळू सगळे बरेचसे असे आहेत ते कमीच झाले म्हणजे दिसत सुद्धा नाही. कधीतरी कुठेतरी ते पण गावाकडे बघायला मिळतात. इकडे तर अजिबात नाही ते तेवढं पण नाही. ग्रामीण भागात ग्रामीण भागात तरी दिसतील तुम्हाला पण असं शहरात नाही मिळ दिस
नाही दिसत शहरातले नाही मुलांना तर खरंच
काहीच माहिती नाही त्यांना फक्त ते पुस्तकामध्ये किंवा आपण मोबाईल टीव्ही मध्येच ते बघतील किंवा हे काय ते सुद्धा ओळखू शकत नाही ते
हो बरोबर बरोबर बरोबर त्यामुळे कसं आहे आणि पावसाळ्याच्या दिवसात बघा ना पावसाळ्यात तर पाणी असतं कधी कधी खूप जास्ती प्रलय येतो. किंवा कधी मग कोरडा दुष्काळ असतो नाही का आणि हा आणि उन्हाळ्यात सुद्धा मग काही ठिकाणी काही गावांमध्ये तर किती भीषण परिस्थिती अस ते पाणी सुद्धा नसत बायकांना लोकांना प्यायला नाही.
ते हो लांब लांब जावं लागते अगदी पाण्यासाठी साठी लांब लांब कुठे शोधत शोधत जात अगदी बिचारे तेच ना आणि मग हे आपलं काय असतं ते प्रलयमुळे पण किती नुकसान होऊन जाते सगळ्या पिकांचं नुकसान सगळ्या गोष्टीमध्ये म्हणजे खूपच शेतकऱ्यांच बिचाऱ्यांचं जीवनच म्हणजे जास्त पडलं तरी त्यांना आणि कमी पडलं तरी नुकसान आहे त्यांचं
खरंच आहे त्याच्यामुळे ना पर्यावरणाचं नक्कीच आप ण सगळ्यां मिळून जोपा सना करूया हा ह तुमच्याशी बोलून खूप तुमच्याशी बोलून छान वाटल मॅडम धन्यवाद